हॅ हॅलो हा, बोला आवाज येतोय का हो. हो, क्लिअर आवाज येतोय मस्त.
हा हा,
हो, बोला आज तुम्ही पण मला फोन केला. काही बोलायचं होतं का तुम्हाला माझ्याशी?
हो हो हो हो, मी दही हंडीच बोलते.
अच्छा दहीहंडी बद्दल सांगतायत का तुम्ही हा हा, मला बोल. दिलास आयकयला कारण मला काहीच माहिती नाहीय दही हंडी बद्दल. कारण जॉबला जाते ना त्यामुळे काही माहितच नसतं.
हा हा हा, अच्छा मी सांगते तुम्हाला.
हो, चालेल सांगा.
आलादईहंडीचा सण चोहीकडे आनंदाचे क्षण. गोविंदाची लागली रांग उत्साहाने भरला सारा रंग. उंच हंडी बांधलेली दिसे तिला फोडणे फोडण्याची सर्वांना घाई असे.
हम्म हम्म,
एकमेकांना साथ देऊन. मानवी मनोरा उभा राहून गोविंदा आला रे आला. जयघोष घुमे. ढोल ताशांच्या तला तालावर सारे नाचू लागले.
मस्त छान छान खूप छान.
श्रीकृष्णाच्या बाललीलेची आठवण प्रेम, धैर्य आणि एकतेची शिकवण. दही लोणी आणि गोड. पदार्थ सणामध्ये भा भा भरतात. भारतात आनंदाची साथ दरवर्षी येतो हा सुंदर क्षण. सण आणतो सुख उत्साह आणि समाधान.
हम्म, छान मस्त खूप छान म तुम्ही सांगितलं नंतर. तर मला पण थोडस सांगावं असं वाटत मी पण सांगते तुम्हाला थोडं. दहीहंडी बद्दलच. अं आणि मध्ये- मध्ये ना तुम्ही मला असं बोलत जा की, कस वाटलं तुम्हाला? असं. थोडं मध्ये- मध्ये सांगत जा मला.
बरं ठीक आहे. म आता कसं वाटलं तुम्हाला ऐकून? तुम्हाला सांगितल्यानंतर दहीहंडी बद्दल?
खूप छान! आणि तुम्ही सांगितलं म्हणून मलाही थोडं आठवलं की, काहीतरी आपण पण जे ऐकलंय जे दिसलेय त्याबद्दल आपण थोडं बोलूया. म्हणून मी तुम्हाला सांगते आत ता आला दही हंडीचा सण आनंदाने भरले अंगण, गोविंदाची लागली रांग
हां.
उत्साहाने दुमदुमला रंग,
हां हां.
उंच हंडी आकाशी लटकली, हा बोला. ना तुम्ही काही बोलत होतेत.
तिला फोडण्याची सर्वांना घाई झाली. एकमेकांना साथ देत देत, मानवी मनोरा उंच रचत, घामाच्या धारा वाहत राहत तात, तरी गोविंदा हसतच चढत जातात.
हो खरंच नक्की. खरंच! ढोल ताशांचा ग जर होतो, गोविंदा आला रे जयघोष घुमतो.
हंडी फुटताच दही सांडते, सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलते. श्रीकृष्णाच्या बालललेची आठवण प्रेम धैर्य आणि एकतेची शिकवण. लहान पणापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण साजरा करतात, हा उत्साह स उत्सव आनंदात.
हो. बंधुभावाचा हा सुंदर सण, जोडतो माणसा माणसांचे मन.
हो हो. एकमेक एकीमध्ये असते खरी शक्ती, यातून मिळते यशाची भक्ती.
हो, दर हो बरोबर! दरवर्षी येतो हा मंगल दिवस आणतो आनंद उत्साह आणि हर्ष.
बरोबर! चला आपण सारे मिळून, दही हंडीचा उत्सव साजरा करू आनंदने.
बरोबर! जय श्री कृष्ण! जय गोविंदा! सुख समृद्धी लाभो सर्वांना.
हो, धन्यवाद! दहीहंडी दही हांडीचा मंगल सण आनंदाने उजळले अंगण. कन्याच्या गोड आठवणी भरतात सर्वांच्या अंतकरणे.
हो. गोविंदाची लागली रांग, उत्साहाचा चढला रंग. उंच हंडी नभात लटकली,
ती फोडण्याची जिद्द पेटली.
बरोबर! एकमेकांना आधार देत, मानवी मनोरा उंच होत घामाच्या धारा वाहत राहिल्या, तरी पावले पुढेच सरकत गेली.
बरोबर हो खरंच गोविंदा आला रे जयघोष दुमदुमला. ढोल ताशांचा नाद घुमू लागला..
टाळ्या जल्लोष आणि हास्य, सर्वत्र पसरले आनंदाने दृश्य.
हंडी फुटता दही उधळते, सारे वातावरण मंगल झाले. श्री कृष्णाच्या बाललीलेची आठवण प्रेम, धैर्य आणि एकतेची शिकवण.
हो बरोबर ए कीचे बळ सर्वांना कळते, सहकार्याचे यश मिळते.
लहान मोठे सारे जमतात, आनंदाने सन साजरा करतात.
हो खरंच बरोबर.
हो खरं सगळेजण मिळतात, आणि मग तो सण साजरा होतो.
हो बरोबर तेच ना छान आहे मैत्री, प्रेम आणि विश्वास यांनीच समजतो जीवन प्रवास. दही हंडीचा हा पवित्र सण देवो सुख, शांती आणि समाधान
हो खरंच. चला मग सारे मिळून गाऊ, श्रीकृष्णाचे गुणगाण गाऊ.
जय श्री कृष्ण जय गोविंद सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद नांदो.
हो.. हा मंगल सण श्रावणातील मंगल दिवस आनंदाचा हा सुंदर सुखाचा आहे.
हो खरंच श्रावण महिन्यात केला जातो साजरा दहंडीचा आला सण, सुकाने भरले प्रत्येक अंगण.
हो गोविंदाच्या उत्साही डोली निघाली. हंडी फोडण्यास होळी
हो. ढोल ताशांचा घुमतो नाद, सर्वत्र पसरतो आनंदाचा गंध. उंच हंडी नभात लटकते, ती पाहून जिद्द जागते.
एकमेकांच्या खांद्यावर चढत मानवी मनोरा उंच उभा राहतो.
हो बरोबर किती उंच अस तो ना खरंच तो दहीहंडी जेवढी उंच लटक वणार तेवढा उंच तो मनोरा उभा करतात.
हो आणि करतात तर करतात यशस्वी पण होतात. श्री कृष्ण
हो खरंच खूप छान आणि त्यात पाऊस पण पडत असतो तर मस्त एंजॉय
हो खूप छान मस्त वरतून पाऊस खालून दहीहंडी फोडतायत सगळे एकमेकांच्या खांद्यावर पाय ठेवून उभे राहतात आणि त्यात सर्वात लास्टला एकच चढतो श्रीकृष्ण हंडी फोडायला हं ह
हो छान मज्जा येते.
हो खूप छान मजा येते सगळ्यांची एकी असते धैर्य असतं.
यांनीच मिळतोय, आयुष्याचा श्वास घामाच्या धारा वाहात असतात. तरी गोविंदा हसतच चढत जातात.
हो बरोबर हसतच चढत जातात. हंडी फुटता, दही उधळते, सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलते.
हो खरंच, गोविंदा आला रे जय घोष दुमधुमतो. संपूर्ण परिसर, आनंदाने भरून जातो.
हो, मग किती आनंदाने भरतो, आणि सगळ्यांच चालू असतं, आता आज दहंडी फुटणार आहे, दहंडी बघायला जायचंय. घरातील सगळेजण तयार असतात. खूप आनंद होतो. सगळे तयार असतात, आता जायचंय, जायचंय, आणि, गोविंदा आला रे, आला रे, आवाजही चालू असतो, सगळ्यांच. हो,
लहनांपासून, मोठ्या पर्यंत, सर्वजण साजरा करतात. हा उत्सव, आनंदात,
आनंदाने, उत्सव साजरा करतात.
हो,
हम्म,
दही, लोणी, आणि मा खन, कान्हाला होते अतिशय प्रिय, धन
हो, हो माखन तर खूपच प्रिय होत, कान्हाला दही लोणी, किती, श्रीकृष्ण चोरत होते, चोरन म्हणजे त्यांचं, चोरन नव्हतं ते. पण आवड होती, त्यांना खूप हो,
खूप आवडायचं, मग ते कसं मिळेल, मग ते चोरून खायचे. त्यांची पण मज्जा वेगळीच होती. ती चोरून खाण्याची.
ते, ज्यांच्या घरचं लोणी माखण, चोरून खायचे, त्यांचं ते माखण अजून टेस्टी व्हायचं.
हो, त्यांचा हात लागला, की ते अजून टेस्टी व्हायचं.
हो, खूप छान,
हा, सण शिकवतो सहकार्य, आणि वाढवतो बंधुभावाचे कार्य.
हो, खरंच बंधुभावाचे कार्य वाढवतो. जे, कोणी म्हणजे, एकमेकांना भेटलेलं नसतं. ते दही ह च्या दिवशी सगळ्या सगळेचण, एकमेकांना भेटतात, आणि कधी काही असं केलेलं नसत, ते सगळे जण एकमेकांना, एकजूट राहून, एकमेकांच्या खांद्यावरती चढतात, एकमेकांना साथ देतात.
हो, किती ना पहाण, एक पण पडत नाही छान. त्यांचं, ते ग छान मस्त उत्साह, आनंदात पार पडतो त्यां
हो, आनंदात पार पाडतात, आणि खरं म्हणजे, सग सगळ्यांची एकमेकांची, एकी होऊन जाते, तिथे सगळे जवळ येऊन जातात, जे नाते तुटले तर ते, सगळे मंडळी जवळ येतात.
हो, त्यांचा किती पक्का विश्वास असतो ना, पण की सोप नसतं. एवढ्या, उंच -उंच एकमेकांच्या खांद्यावर चढणं, खालच्याने जर अ, थोडा -थोडं हल्लं की त्यांचा, पूर्ण तो हे डगमगतो,
हो,
तरी पण ते, भीतीने घाबरत नाही.
घाबरत नाही, आणि सर्वात खालची, जी रिंग असते त्यांची. त्यांना किती वजन होतं, तरी पण आनंदाने, गोविंदा, आलारे आला करत असतात. याच्यात, आपल्याला एकीचा संदेश मिळतो.
हो, खरंच.
हो हो, बोलुया मत्त आपण नंतर कधीतरी, करत जा फोन अधून मधून छान वाटलं बोलून.
हो हो, चालेल चालेल, ठीक आहे बाय.